हॅलो हॅलो येतोय का आवाज
हा येतोय तुमचा येतोय
हां हां हां हॅलो
हा बोला की
खूप खूप लांबून येतोय पण असा आवाज तुमचा येतोय आवाज पण खूप बारीक येतोय
बोलाय ते मी म्हणजे जवळच रेंज आहे माझ्याकडे
हा हा हा हा काय म्हणता कशा आहेत
काय बरे कसे आहे
बस मजेत पाऊस आहे तुमच्याकडे
पाहूच इकडे काय नाही बघागा अजून बर अस म्हणजे पण नाहीे पाऊस पडण्याची गत आहे म्हणजे अस आभाळ आहे चांगली गोष्ट पा पाऊस असेल तर सगळे
तुमच्या लँग्वेज वर न वाटते तुम्ही कोकण साईडच्या आहे काय की
नाही नाही आणि कोल्हापूरच आहे
हा का बर बर मला आधी वाटलं कोकण साईडचच आहे हा हा ह बरोबर
तुही कोकण
नाही नाही आम्ही महाराष्ट्र
ह
नाशिक
हम् वाटत जेवण वगैरे
नाही स्वयंपाक झाला जेवण बाकी अजून
हम्म हम
काय म्हणता
हो
तुमच्याकडनं कॉल होत नाही का व्यवस्थित काही प्रॉब्लेम येतोय का
हो आणि व्यस्त असं येत किंवा
मला ना आवाज खूप कमी येतोय
नाही नाही मी मोठ्या बोलते माझा आवाज फार मोठा आहे ऐकू खरंच कमी येत तुम्हाला आज ओके
हम्म हम् हम्म
बोला का म्हणता
काहीच नाही तुमच्याकडे कोणते सण साजरे केले जातात
च्याकडे ते तुम् तर महाराष्ट्रा बाहेर आहे सध्या श्रावणात जास्त श्रावणात जास्त श्रावण आणि नागपंचमी
हम्म हम् हम्म तो बेंदूर बेंदूर म्हणून सण तिकडे त्या भागात साजरा करतात ना
नाही नाही इडे आमच्याकडे इथे का जास्त बेंदूर काय जास्त
हम् हम् हम् हम्
महाराष्ट्रातच जास्त बेंदूर इथं कर्नाटकी बेंदूर म्हण,
पोळ्याच्या वेळेला वगैरे काहीतरी साजरा करत ना तो?
ब मानापू त्यातल्या एव काही होत नाही. तर घरात ते असलं ते बैल वगैरे असलं किंवा काय असेल ते कळतात. ना ह तुमच्याकडे काय जास्तच मोठ्या सण कुठला?
नाही आमच्याकडे सगळेच साजरे केले जातात.
हम्म
ह हम ह
आा
गणपतीत जास्त मजा म्हटल सगळ्या सणांची.
हा गणपती, नवरात्र. त्यानंतर संक्रांत.
हम्म
आम्ही आमचे गाव सोडून दुसऱ्या गावी असल्यामुळे कोणतेण काय स वाटत नाही मला. जातच नाही.
गावाकडे जाणं होत नसेल ना?
नाही गणपती च्या सणाला म्हणजे मुलाना शाळेला सुट्टी असती ना.
हा हा हा
आपल्याकडे कसा पाच दिवस सुट्ट असतात गणपती पण इकडे तेव्हा, ने परीक्षा चालू असते.
बापरे!
दिवाळी तर काय नसतो यथे मोठा एवढा. इथं नागपंचमी मोठी असते आपण लाडू, चिवडा, चकली करतो ना. तस इकडं जास्त पंचमीला करतात आणि सगळ आणि दिवाळीला आपण कसं सगळ्यांना देतो डबे,
हा हा हा हा
तस इथ पंचमीला देतात जास्त डबल करून
म्हणजे कुठल्या भागात आहे तुम्ही सध्या?
मी महाराष्ट्रा बाहेर आली महाराष्ट्रात नाहीये.
बरं बरं बरं
महाराष्ट्रात नाही त्याव तकडे कसं नाही हिकडं असा पंचमी झोके बांधून कर्नाटकमध्ये.
बरं बर बर
ह् तिकडे ते भावाची बहीण म्हणून मेहंदी वगैरे
हा हा हा हा नागपचमी दिवाळी आपण दिवाळी कस मोठ्यानं साजरी करतो नवीन कपडे, नवीन परत सगळ्या म्हणजे सगळ्यां माहेर वर्षच सगळ्यांना डब्बे झाले.
पण मग हे का बरं त्यांच्याकडे काय बरं हा पण सण एवढा मोठा साजरा करता.
काय माहित आपल्याला पण माहिती नाय करतात म्हणताना ना त्यावेळी असं दोन ते दिवस. सगळे लाडू केले जातात म्हणजे पिठाचे लाडू जास्त. फुठाण्या पुठाण्याच्या पिटाचा परत. रव्याच नाचणीचे लाडू. मुगा चे लाडू. शेंगदाण्याचे लाडू. लाडू शेगदाण्याचे लाडू जे आपण करतो असते पाकातले करतात.
हां बरोबर.
दाणे
हम् हम्
नागपंचमी ला जास्त देतात लाडू. आ आता लाडू बरोबर च चकली चिवडा सकट. ह तेच ना. त्यांनी आपल्या द्यायला येणार
हा हा हा.
दिवाळीत आपण जास्तचत करतो ना. दिवाळीत नसत खर येकडे काय एवढं. कोणाता तरी म्हणजे जास्त अस कोनं करत नाही किवा एकमेकांना. एकमेकांच्या घरी कोण जात नाही इकडे. शांत असते तिकडे.
हम्म. हम्. हम्.
ता
पण मग त्यावेळेला सुट्टी वगैरे असत असेलच ना शाळांना.
एकच दिवस असते. आम्हाला दसऱ्या आम्हाला दसऱ्याला सुट्टी असते.
बरं.. बरं.. बरं..
दसरा सुट्टी असती आणि दिवाळीला नसते. दिवाळीला एकच दिवस ते पण अ- नरक चतुर्दिशी नाही.. नाही.. पाडव्या दिवशी एक दिवशी सुट्टी असते. ति व्हायला पण हा नाही नाही नाही दिवाळीलाच दिवाळी नसतीच नाही मोठ्या नरक चतुर्दशीला पण सुट्टी नसती. तर काहीच नाही ह. एकच दिवस.
पण मग हे अस असं म्हटल्यानंतर. कसं होतं ना की आपलं तर आपल्याकडे तर दिवाळीच सण.
हा मला सुट्टीला यायला मिळत नाही. लक्ष्मी पूजा एकच दिसत नाही.
उलट सुलटच.
उलट सुलट आहे मे महिन्याची पण सुट्टी आपल्या. आमची कशी असती मार्चच्या एंडिंगला सुट्टी देतात आणि मेच्या. क वक म चालू तेव्हा आपण भेटण हो- माझं सगळ्यांना कारण सगळे मेच्या सेकंड वीकला तयार पडतातेटत मा रोज. मग सगळे येतात मैत्रिणी मी परत गावी येते. हम्.. कस जसा देश.. हे म्हणायच जसा दिस- थोडे एरिया बदल. भाषा बदलते तस सगळे रीती रिवाज सण सगळं चेंज होत. थोडे थोडे म्हणजे अंतरावर.
बरोबर आहे ना.
हम्म.
ह
म्हणजे आम्हा आम्ही दिवाळी खूप मिस करतो दिवाळीत. गणपती तर लईच मिस करतो. तुला मग कसलं भारी गं.
ह
म्हणज नाही. तो आनंद मिळतो आजतात गणपती पाच दिवसथ तिथे असतात तिथे नसत तुमचं काय काय असत
ह
हॅलो नाही आवाज य मला हॅलो आवाज येत नाही हो तुमचाकणा बोल ना हॅलो